हॅलो
हम्
हॅलो हा हा आवाज येत ना
हो आवाजीव राहिला बोला.
हा काय चालू आहे.
च नाही हरा चलू आहे.
हा हा. हम् चला मग ओंकारेश्वर वगैरे जऊ आता फिरायला.
चला ना कधी चालता.
हा चलाल मग तिकडे जाऊ ना उ्जैन वगैरे ओंकारेश्वर. आणि मराठी महेश्वर वगैरे आहे तिकडे पाहण्यासारखं
ला ना आम्ही कधी तयार आहो.
हा ह कशाने चालत मला वा स्पेशल गाडी वगैरे हा गाडी वगैरे करून ला मग.
हो
हो. सांगणार झाला म आपण म्हणजे कसं कोण कोण आहे किती जण आहेत असं. हे प करायला क नियोजन म्हणजे कसं गाडी वगैरे सांगायला बरं होते मग.
हो.
हा म्हटलं चला जाऊ म्हटलं आता कसं आता इकडे लोक इिकडे लल्या पंढरपूर वगैरे आपण इकडे जाऊ म्हटलं
हम्म पण हा हा टाइम तिकडे जायचा नाही. हहा टाम नििकळत जाय का पंढरपूर.
पावसाळ्या तिकडे वगैर जात ना पावसा्या डोंगारश्डा वगैर चांगले करते असते ना.
हो काय
हा पावसाळ्यात म्हणजे कसं तिकडे ओकारशाडला खूप गरजेचं आता हे महाशिवरात्री वगैरे आहे ना आता समोर
हम्म नाही मळाटलं. मी म्हटलं ते श्रावण म महिन्यातच असते ना गर्दी त फ्रेश.
ह नाही श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात पण गर्दी असते आणि तसं दर सोमवारला पण गर्दी असते. प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी पण खूप गर्दी असते. श्रावण महिन्यात बर मग विचारू नका श्रवण महिन्यात. तर बस मग खूपच यात्रा हो दर्शनानी होत यात्राच असते मग तिकडे.
हम्म महिनाभर.
हो हो एक महिनाभर म्हणजे ते कस. तर ते हे काय करतात लोक ते. तेच नदीचं जल वगैरे असेल ते पाणी. ते भरून मग ते कावड नेतात कावड यात्रा.
हो कावडत.
प्रत्येक म्हणजे लहान मुला लहान मुलापासून ते म्हाताळ्यापर्यंत. प्रत्येक जण तिथं कावड म्हणून म्हणजे प्रत्येक जण आपली कावड नेतो म्हणजे खांद्यावर दोन हे घ्यायचे काळी वगैरे आणि त्याला दोन लोटे बांधायचे आणि बस ते घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी स्पेशल व्यवस्थ ज टाका म किंवा तुम् तथून यायचं आणि हे टाकायचं पेशर आणि दर्शनासाठी वेगळे लकां म्हणजे वेगळी लाईन असते त्यांच्यासाठी हा असं वेगळवेगळं म्हणजे तथं खूपी असते आणि उज्जैनला तर बस एवढं पाहण्यासारख्याज्जैनला खूपच मस्त आहे पाहानचा म्हणजे मी एकदा गेली होती तर माझं मनच नाही भरलं तिथं गेल्यान असं वाट आता आपण परत जाऊ आणि तिथ एक दोन दिवस मुक्का मुक् हा मुक्काम करू पण आताथ म्हणजे कस आम्ही गेलो ना लोक असंच चालता चालता पाहिलं मही सगळं ते आणि पावसाळ्यातच गेलो होतो पा चालू होत वरून मग म्हणजे पाहताच नाही आला ते सगळं हा पाहण्यातच निळालं म्हणून मग आता इच्छाच अस वा हा मग असं आम्ही माझ्या शाव मन्यात गलो होो ते म खूप गर्दी होती मग म्हणून म्हटलं आता आता कसं जायचं आपण मध्ये जायचं म्हणजे मध्ये गेलो तर कसं आपण एकत पहिल्याच आपण हा दूरच्या ठिकाणी आपण एकत दूरच्या ठिकाणी एक तर आपण लवकर जाऊ शकत नाही आणि जवळच तर आपल्या आता शेगावच तर आपल्या जवळ आहेत आपण शेगावच्या जवळ नेहमी नेहमी थढडी जाऊ शकतो आणि इतक्या दूर म्हटल्यावर आता कस आपल्याला कमीत कमी आठ दहा हजार रुपयाचा तरी खर्च आहे तिकडे गेल्यावर म्हटल्यावर गाव जर पाहतो म्हटलं तर मग आठ दहा हजार रुपये खर्च पण नेहमीेमी त काही जवळ हा हा का लेकर लेकर वगैरे सोबत असतात तर मुक्कामी हा मुक्कामी राहायचं असते झोप पाहिजेच ना समजा
बाळ म्हणजे तिकडे सध्या भाडे घेतात जेवणाचा खर्च जास्त येते
जेवणाचा खर्च जास्त म्हणून म्हटलं असं पण कसं
कराय लागते की आपल्या जेवण खानाचा सिधा वाटा बरोबर न्याय लागते
हा मग स्पेशल आपलं वाहन असलं तर आपली गाडी वगैरे असली स्पेशल तर मग हा जमती तसं आता तिकडे रेल्वे वगैरे नाही जात म्हणा रेल्वेने जर गेलं तर खूप भारी जाते मग
नाही रेल्वे नं नाही जम ते एवढं रेल्वेनं गेलं तर मग पैसा खूप पाहिजे
हा म्हणजे कसं आता आपण रेल्वेला बोसकच ठिकाणी उतरणार ना आणि जिथं आपल्याला फिरायला जायचं आहे तिथून मग आपल्याला गाडी करून
आपल्या बॅगा आपल्याला सोबत न्याय लागतात आपलं पेशल. ला. गाडी आपली तर आपण बग्या गाडीत टाकून देऊ शकतो कुठेही फिरू शकतो जाऊन येऊ शकतो. त्या बॅगायचं आपल्याला टेन्शन राहत नाही रेल्वे न गेलो तर. आपल्याला बॅगाच टेन्शन असते बरोबर वज घेऊन चाला लागते.
हा हा. हा तेच म्हटलं म्हणून म्हटलं तुम्हाला म्हटलं चला चला म्हटलं. चला म्हटलं झालायचं असेल तर मग आपण कसं आता दोन चार जण शिल्क पाहू.
हो पाहा ना मग अजून आणखी कोण येत येत दोन चार जण पाहा.
हा अस जाऊ आपण स्पेशल वाहन.. हा गाडी वगैरे करून मग सोबतही चांगल्या पाहिजे मग समजा. फिराय बाया वगैरे काही माणसं वगैरेांगल्या सोबत पाहिये होत असं.
हम्म.
रात्री वगैरे कस रात्री वगैर फिराय लागते थोडंसं मग रात्री जागरण वगैरे झालं पाहिजेही.
नाही.
हम्म असं फिरण्यासाठी आणि लहान लेकरं पण सोबत असतात ना आपल्यासोबत. आता लेकर येणारच हम्म झोपही पाहिजे मग. कसं आहे काही जण झोपतील काही जण जागी राहतील असंही पाहिजे त्याच्यामध्ये मग.
हम्म.
हम्म म्हणून म्हटलं चला म तिकडे महेश. वगैरे पाहण्यासारखे आहे ओंकारेश्वर, महेश्वर. उज्जैन हा म्हणजे तिकडे.
जाऊचा इंदूरले
इंदूर हा इंदूर अहिल्याबाई होळकरचा हा अहिल्याबाई होळकर. राजवाडा आहे तिथं तो पण पाहिलेला आहे. मी पण म्हणजे त खूप वर्ष झाले त्या गोष्टीला पाहिलेलं आहे मी आता. आता नवीन असं वाटत आहे की बा आपण एकदा हम्म एकदा आता पाहूया म्हणून.
आता बदल झाल्याने खूप नवी नवीन आणखी काही त्याच्यात ऍड करतात संग्रहालयात. हम्म आता नवीन, नवीन बांधकाम नवीन, नवीन तयार झाल्यान काय, काय
हा हा म्हणून म्हटलं खूप वर्ष झाले त्याला पाहाला नाही आणि पण आता एकदा जाऊन पहा म्हटलं महेश्वरला पण अल्याबाई राजवाड्या ना अहिल्याबाई होळकर अस राजवाड्याना आहेना.
हो अल्ल्याबाई होळकर अहिल्याबाईचा कार्यकाळ अहिल्याबाईने काय काय केलं.
ह महेश्वरला.
आहिल्याबाईची सगळी माहिती महेश्वरला आहे नाही इंदोरला आहे ना?
इंदूरला पण आहे महेश्वरला पण आहे.
हा काय दोन्ही ठिकाणी.
हा महेश्वरला पण आहे आणि काशीमधलं जे मंदिर आहे ना ते अहिल्याबाई होळकरनीच बांधलेलं आहे.
हो का तसे कार्यतर अहिल्याबाई होळकरन कराेण्यात हेत जागोजागी विहिरी बांधल्या.
ते जे मंदिर आहे ना तेच काशीचं काशीचं मंदिर ते सर्वात सर्वात स्टार्टिंगले एकदम पहिल्यांदा ते अहिल्याबाई होळकरण ते मंदिर बांधलं तिथं म्हणजे जुनं मंदिर ते त्यांच्याच हातचं आहे.
हो का महादेवाचं आहे. ते काशिले मंदिर अहिल्याबाई होळकरच्या हातच
हातच आहे त्यांच्या त्यांनी स्वतः ते मंदिर हा स्वतः बांधलेला तिथ ते मंदिर म्हणजे स्वतः म्हणजे ते तिथं होत्या. तिथं राहिल्या त्या काही दिवस त्या मंदिरासाठी हा तिथं राहिल्या तर राहून त्यांनी
त्यांनी बांधून घेतलं अशिल
हा बांधून घेतलं त्यांनी ते मंदिर.
हम्म तसही आहिल्यबाई होळकरन खुप कार्य केले त्याच्या जागोजागी विहिरी आहे.
हा हा.
त्याचे कार्य आहे पण आपल्याला एवढं माहिती नाही त्याची. हम्म.
हम्म छान कार्य वगैरे चांगले केले त्यांनी म्हणा आणि मंदिरं पण खूप ठिकाणी बांधून ठेवले त्यांनी. असेच याचे हा मंदिर बांधून ठेवले त्यांनी. त्यांच्या हातचे आणि शिवलिंग पण त्यांच्या जवळ आहे स्वतः म्हणजे त्या खूप मोठ्या महादेवाच्या तो होत्या. हा खूप मोठ्या भक्त होत्या त्या महादेवाच्या म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या आधी महादेवाला सांगायचे. किंवा मी हे करणार आहे. किंवा मला असं करायचं आहे म्हणजे आधी ती देवाची परमिशन घ्यायच्या. किंवा मला काय करायचंय काही नाही मग आधी देवाची परमिशन घ्यायच्या. आणि मगच कोणतंही काम सुरु करायच्या. म्हणजे आता मी म्हणजे त्यांचा पण एवढं त्यांच वाचलेलं नाही म्हणा काही पण म्हणजे टी व्ही वर मी त्यांची हे पाहिली होती अहिल्याबाई होळकर म्हणून ह श्री नाटक लागत हा चालू झालं होत ते मध्ये मध्ये चालू झालं होत पण ते मध्येच बंद पडल
हो का असे चांगल्या अशा चांगल्या सिरियल असल्या की त्या जास्त चालत नाही हम्म
सिरयल वगैरे नाही पाहत पण ते अहिल्या बाई होळकरच म्हणजे त्यांचं लहांपणापासून त्यांचा जो म्हणजे हे होता त्यांचा कार्यकाल त्यांनी काय केलं होत तर तेव्हापासून समजा मी त्यांना म्हणजे मला असं इच्छा होती तीव्र की बा आपण हे पाहिलं पाहिजे म्हणून कारण आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण त्यांना आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे की बा अहिल्याबाईनी काय केलंय आहे त्या कशा होत्या समजा त्यांनी काय केलं अस म्हणजे त्या त्या नाटकाच्या माध्यमातून समजा आपण ते शिकू शकलो असतो तस वाच
हो शिकू शकलो असतो पण मग ते मध्येच बद पडली ना मग पुढची माहिती राहिली अर्धी अर्धी स माहि अर्धी स चालली ते बंद पडली
बंद पडली खूप छान सिरियल होती मला खूप आवडली होती म्हणजे लहानपणी त्यांचं लग्न वगैरे झालं होतं त त्यांच्या सासूबाईंनी त्यांना खूप सासूबाईंनी एवढं त्यांना म्हणजे खूप प्रेम दिलं बरं त्यांनी म्हणजे कसं त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर की वर त्यांना रागावत आणि जी गोष्ट त्यांनी चांगली केली त्याच्यावर त्यांच प्रेमही करत म्हणजे त्यांनी असं कधी भास नाही कि बा मी माझ्या सुनीचा राग करते किंवा माझ्या सुनीचा मी जास्त म्हणजे असा तिला खूप हरी ते मला तिचा म्हणजे त्यांना असं वाटलं की बा आपण जर हिला असं दाखवलं तर हिला असं वाटेल की बा माझी सासू खूप चांगली आहे मग म्हणजे कसं मग ती गोष्ट अस विसरून जाईल जे तिला मेन करायच त करणार नाही असं म्हणजे खूपच म्हणजे तिला तिने काय करायचं काही नाही करायचं ह आईच प्रेम दिलं त
म्हणूनच त्या आई एवढं प्रेम दिलं त्यायले अशी मोकळीक दिली म्हणून ते एवढे कार्य करू शकत कल्या म्हण पण त्याली जिद्द ते जिद्द आली बळ भेटल
हा
हे ते जे असे कार्य करायचं ते त्याच्या मागच्या सर्व समजा सपोर्ट करणारे पासूनच त्याले भेटलंय की नाही
ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही समजा ज्या गोष्ट ज्या व्यक्तीचा कार्यकार आपल्याला माहीत नाही अशीच सिरियल जर टीव्ही मध्ये दाखवले तर कसं मुलांनाही आपण शिकू शकतो आणि लहान मुलांना पण त्या इंटरेस्ट वाटे किं शळेत जे आप शिकवतात किं शाेत गोष्टी विचारल्या जात त्या जर टीव्च्या माध्यमातून लेकरांपर्यंत पोहोचवल्या तर लेकरांच्या चांगलं लक्षात राहते असं मला वाटते हे बाकीचे सिरियल काय मग याच्यामध्ये सगळं भांडणं वगैरे भांडणं वगरे जंध बाकीच्या सिरियलमध्ये दुसर काय आहे त्याच्यामध्ये सासू सुन्याचें भांडण आहेस दोन सुना असतात त्याच्यामध्ये एक सुून लाडाची असते एक सून एका सुनीला खूप त्रास मिळतो हो बस हे तर प्रत्येक सिरियलमध्येध्ये आहेच
हो हो हो
म्हणून मला असं वाटतं की बाबा ज्या ज्या सिरियलचं आवश्यक तिथे काम आहे किं ज्या सिरियल मुलां दाखव पाहिज क ज्या सिरियल आताणजे याच्या कामाच्या आहेत हम्म हम्
ठीक आहे म
हा हा ठीक आहे ठीक आहे
एवढ